हॅलो. हॅलो. हम्म. काय करताय? टिव्ही बघतोय. हम. बरं तुम्हाला मी आ
आवळ्याची माहिती
मावशी. सांगा. मावशी नाही माहिती. माहिती, माहिती. सांगा. आवळ हे - - एकादशीच्या पुण्य दिवशी लक्ष्मी व पार्वतीच्या भगवान शंकराची पूजा काहीही स्वर्ग निर्मित पदार्थाने करावाची इच्छा झाली. ही गोष्ट दोघींना ए दोघिंना एकदम सांगितली आणि म्हणून - - हर्षभरीत झालेल्या त्या दोघी च्या डोळ्यातून आनंद आश्रू पृथ्वीवर पडले. त्यापासून आवळ्याच्या वृक्षाची उत्पत्ती झाली. शिवा म्हणजे कल्याण करणारा हे आवळ्याचे आम संस्कृत नाव आहे. आवळा असूनही पित्त कमी करणारा असा हा याचा विशेष. गुण आहे या्याचे आयुर्वेदिक नावच आहे आमलकी. अ ओरिसाचे मुख्य अं वन औषधी कौतुक करणारे एक पुस्तक लिहिलेले आहे. ते लिहितात एक ग्लास संत्र्याच्या रसाचा वीस
पण मी खायली.
पटवी आवळ्यात आहे त्यामुळेच आवळ्याचा अँटी ऑक्सिट गुणधर्म प्रसिद्ध आहे आधुनिक भाषेतील. अँटी ऑक्सिडेंट म्हणजे आयुर्वेदातील वयस्था अर्थात म्हातारपण दूर कर ठेवणारा. ठेवणारा चरक संहिता हा आयुर्वेदाचा आधारभूत ग्रंथ आहे. अ महर्षीच्या आवळा पच पंचरस व शीतविर्यामुळे शरीरातील कफ व पित दोष कमी करतो, आवळा पचायला हलका भूक व पचनुस सुधारणार तोंडाला चव आणणारा पोटातील वायू मोकळा करणार.
ह.
ते आवळा रस सर्व प्रकारचे नाही तर आळस, मधुमेह, कावीळ अधिंतियाना बळ देणारा.